हा
हा येतोय का आवाज? हा हा येतो येतो आता येतो
हा तेच खूप वेळ आला नाही ना तरी पण आला आवाज नाही तरी कट करू नका हा कधीच
नाही का तेच म्हंटलं फोन तर लागलाय उचललाय मग आवाज का नाही येऊ राहिला असं
नाही नेटवर्कचा इश्यू असेल काहीतरी पण आपण कट केला ना तर मग तो कॉल आपला पकडला जात नाही फेल होतो हा त्याच्यामुळं,
हम्म
मग तुमच्या नाश्याला नाश्ता वगैरे असं चपाती आपल्या चपाती भाकरीच असते का?
आहो आम्ही नाश्ता स्नेप करत ना डायरेक्ट जेवण दहा वाजता जेवण,
अरे वापरे हो काय पहिलं आमचं पण असायचं तस गावाला, माझे सासू सासरे होते ना गावी
त्या वेळेस असायच अकरा वाजेपर्यंत जेवण फिनश, आम्ही डायरेक्ट स्यंपाक झाला का दहा वाजता दहा साडे दहा वाजता जेवण करतो.
हा
आणि मग दुपारी नाही मग दुपारी जर भूक लागली तर मग परर, खायचं ना थोडस ज्याला भूक लागली. त्यानी जेवन घ्यायचं. शक्यतो हे पाणी पेतो न उनामुळे काही भूक लागत नाही. आणि मग पाच वाजताच्या, तो जेवण आमचं आठ वाजता राहत ना रात्रीच, तोपर्यंत स्वयंपाक करून घेते, आणि संचित आला का, तो आला हात पाय धुतो, तु त तू कसा एकदा जेवणावर राहतो ना एक वाजता जेवतो, सकाळी थोडा नाष्ट, खाऊ जातो तो त्यािला पोहे बनून देतो थोडेस नाही तर दुसरं काही पण बनून देत, चालू चालू आणि मग, तरी चांगला का आठ वाजता हात पाय धुतले की त्याला असं वाटतं मी कधी जेण करल,
हा मग तेच नाही बाहेर कस असत बाहेर डबा जरी नेला तरी पण ते, जेवण जात नाही.
हा ऊणामुळं मग रात्रीचा आला का चलगेच हात पाय धुन जेवण, करतो तो मग त्याचा थोडा अभ्यास राहतो मग मस्त करत लॅपटॉप व अभ्यास,
ह
आणि मग काही दमल राहतो, मग नऊ साडेनऊ ला झोपून जातो.
लवकर झोपता मग तुम्ही आम्हाला खूप लेट होतो.
नाही आम्ही दहा वाजेपर्यंत झोकून जातो. म्हणजे ये ह,
आठ साडेआठ जास्तीत जास्त नऊ, स्वयंपाक झाला ना की लगच जेवण करतो आम्ही पण, पण झोपायला वेळ लागतो, म्हणजे काय मोबाईल मोबाईल हातात घेऊन बसतात सगळे.
आमचं तेच आहे मीच, दहा अकरा वाजेपर्यंत जागे राहते बाकी सगळे झोपून जह, मीच हा मीच अकरा वाजेपर्यंत फोन बघत राहदी, परत तर त्यांना जागाली ना मग लगेच गपचूप ठेवून द्याच नाही तर, तेवढं रात्री शिवाय ऐकावं लागत खर आहे, पण पाच बजती फोन झोप, आपण घ्यायच असन तस
हा तेच होत मग काय,
हम्म
झोप येत नाही ना त्याच्यामुळे मग तू असं वाटतं मग आता नुसतंच काय बघत बसायचं मग मग मोबाईल घेतो आपण
बाईल घेतो आणि, ती कसं एक बघितलं की दुसं बघायची इच्छा होऊन जात.
इच्छा होते हा तसच होत,
ते बघता बघता अकरा वाजूनच जातं मग झोपायला मला, पण अकरा वाजले होते संचित पण रात्री अकरा, संचित अकरा वाजेपर्यंत जागा होता लॅपटॉपवर चालू होत. त्यांचं काम, हम हम मग म्हटलंय तो झोपला का झोप, त्यालसारखी आवाज द्यायची झोपून घे झोपून घ, हम्म कॉलेज बाहेरून चालू त्याच,
हो काय मला तर साडेबारा एक वाचतो कधी कधी दोन पण वाचतात
नाही मला नाही एवढे एवढ टाईम नाई मग झोप होती काव तुमची
हो, हो मला जास्त झोपच नाही लागत ती गोळी खाते ना त्याने थोडीशी एक दोन तास झोप येत ते मला चांगली आणि मग परत ह गेली ना मुलगी सौम्या का दोघांचे डबे देऊन झाले काम झोपायचं परत थोडसं एक दोन तास
हा ना हा
ते सात वाजता जातात सात साडेसात ला दोघं पण जातात
हा मग कसं तुम्ही एकट्याचे घरी मग दोघं गेल्यानंतर काय काम राहत
हा मग डबे झालेले असतात ना मग काय काम नसतं मग डायरेक्ट दुपारी जेवणाचाच प्रश्न असतो
हम्म तर समचं नाही नाव
ह हो तुमच हा जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे आणि कसं म ते ग उठायलाच लागत लवकर
हा तरी मी ना सहा वाचत उठते सहा वाजता उठलं का मग बरोबर साडे सहा वाजेपर्यंत आंघोळ झाली लगेच त्याचा डब्याच करायची तयारी आणि मग दुसरं काम करायचं काही पण आ त्याला काढून द्यायच तो साडेआठ वाजता जातो घरातून
जवळ आहे का त्याच ऑफिस
हा नाशिकलाय का अहो तरी ते ट्रॉफिक म त्याला उशीर होतो ना मग थोडा लवकरच निघतो तो अर्ध पावन तस लागतो जायला न दहा मिनिटात दहा पंधरा मिनिटात रस्ता पण आहे ट्रॅफिक मु एवढय उशरवून जातो त्याला
ह बाईक वर जातो का
चार्जिंगची गाडी
हा, हा ते इलेक्ट्रिक स्कूटी
स्कूटी घेतली त्याला आता डिसेंबरमध्ये
अ हो काय माझ्या भावाची पण तसलीच आहे
ते पेट्रोल ला परवडत नव्हतं ना
हे चार्जिंग पण सारखे, सारखे करावे लागते ना रात्री वगैरे अशी म्हणजे
तो आला का आठ वाजता मग ते्हालगच लावून देतो नऊ् वाजेपर्यंत एक तास करतो आणि परत सकाळी लावतो मग एक तास म्हणजे अस दोन तास चार्जिंग करतो
हो काय
हम्म नाही काही नाही आता एकदम म्हणजे सिस्टमच वेगळी भेटली ते चार्जिंग झाली का बरोबर फोनवर मेसेज येतो
हा हो काय
सारखं बघव नाही लागत हा आणि ते किती किलोमीटर जाणार आहे काय ते सगळं फोनवर सगळ कनेक्ट केला आहे त्यांनी बरोबर समजून जात म हम् हम्म नवीन निघत हो काही, काही वेगळं, वेगळं निघतं
हो त्यास पहिलं कुठं होत असं काय
नव्हतं तेचतर बर हा बर समजा जर चोरीला गेली बाय चानस ते गाडी तरी फोन वरून ती लगेच म्हणजे बंद करता येईल. म ते हा म ते जागेवरून ते हालणारच नाही कुठ अशी सिस्टीम निघालीये अ ह ह. आम्हीला चांगलंय बाबा अ ह ह. हम्म आमची एक टू व्हीलर होती म्हणजे नवीनच घेतली होती. हा दहा पंधरा वर्ष झाली. यांनी नेमकीे नाशिकला गेले होते आणि नवीनच घेऊन महिनाच झाला होता ओ. नाशिकला गेले कायतरी मटेरियल घ्यायला तिथून चोरीला गेली होती. नाहीच सापडली पण नाही सापडली.
अरे देवा अ ह
एकच महिना झाला होता घेऊन.
मग नवीनच आपण एवढं मग आपण एवढ्या कष्टाने घेतो चोरी करणारे चोर घेऊन जातात बघा ना. ते काय नेऊन विकतात त्यांना काय पैशाशी मतलब असत.
त्यांना काय? बर यांनी ना ते त्याचा पाठलाग पण केला होता बर यांना गाडीचा आवाज आला बरोबर गाडीचा आवाज ते ओळखायची पाठलाग पण केला पण ते गल्ली बोळात कुठे शिरले तेच कळाल नाही.
हा म्हणजे त्यांच्या समोरूनच नेली म्हणायचं.
हो ना एकदम समोरून म्हणजे एका दुकानात ते मटेरियल घेत होते कामातच त्यांच्या आणि बघ का बर का आपल्या गाडीजवळ कोणीतरी हाय ते पण पाहू राहिले होते. पण त्यांना काय वाटलं असेल कोणीतरी आणि गाडी चालू केली हा गाडी चालू केली म गाडीचा आवाज आला ना तेव्हा बघितलं पण तेच्या मागे येऊन नाही ओ. चावीला नव्ह गाडीला नव्हती चावी पण त्यांनी कशी काय चालू केली काय माहिती?
काय माहिती? अ हं बापरे अवघडच आहे.
आवाज ओळखला पण खूप पळाले त्या गाडीमागे पण कशी कुठे शिरले अण कुठे नाही.
हा एवढं ह्याच्यामध्ये कुठं भेटणारयं आणि त्यांच्याकडे गाडी आहे आणि आपण का धावत जाणार त्यांच्यापाठी.
का नाही ना मनिष साप पडलेली म्हटलं जाऊ द्या काय टेन्शन नका घेऊ गेली तर गेली आहे का नाही. त्यांनी दोन तीन दिवस खूप टेनशन घेतलं होत त्याचा बी पीच वाढून गेला होता डायरेक्ट.
मग एवढं एवढ्या मोठी वस्तू गेल्यावर वाटतच ना. घ्यायला एवढे कष्ट केलेले असतात आणि अचानक जमवून घेतो आणि लोक डायरेक्ट नेतात.
नेतात.
त्यांना काय नाय फरक पडत त्यांना कसं आयत खायची सवय झालेली असते ना असंच इकडून तिकडून चोरी करून.
आणि अशी गाडी चोरी केल्यावर ते अशी गाडी थोडी तशीच ठेवतात. पाार्टन पाार्ट वेगळे करून टाकते.
हा ते असे विकणार पार्ट वगैरे सगळे त्यांचे ते एजंट वगैरे ठरलेले असतात.
हा आणि आपल्या डोळ्यासमोर आपले पार्ट असतील तरी आपल्याला समजणार नाहीत.
ओळखायला नाही येणार अजिबात अ
ह ह. तेच सांगायचो आम्ही यांना जाऊ ते टेंशनच नका कि मरुदे जाऊ दे गेली तर गेली म्हटलंय
मग काय नवीन भेटलं नंतर हा हा. तेच होतं कि सतत होतं टेंशन येतं मग
टेंशन येऊन जातात त्यान ओ.
दुपारी झोपता का नाही?
आहा आहा
हॅलो!
हॅन
हो म्हटलं दुपारी झोप दुपारी झोपता का नाही?
थोड्यावेळ झोपते.
हो मी पण थोडीशी मला पण झोप येत नाही पण नुसतंच आपलं पडून
नाही मला इथे याव झोप मग झोपले काय एक तास का होई ना मला जोपावं लागे
हो मी कट करते. आणि लावते मग मी
चालेल.